हॅलो.
हॅलो.
येतोय ना आवाज?
हा आवाज येतोय. काय करते?
मी काय नाही आहे भांडी आवरली आताच. म तेवढ्यात फोन आला हा पाऊस आहे रात रात्री होता भरपूर अन आता पण आहे. तुमच्याक
आमच्या इकड भरपूर पाऊस आहे पुल तुटलाय रस्ता बंद आहे गाड्या नाय जात हाय.
हा.
इथ आता बोलवलाय ते जेसिपी
हा.
काम चालू आहे.
हा हा.
तब्येत बरी का तू आली
हा बरी आहे ना.
ते गोळ्या औषधाची ऑर्डर केली का नाही?
ते नाही करायचीय अजून हा करीन अह अजून दोन तीन दिवसानी पाव्हणी आली का नाही?
आहो नाय नाही अजून
नाही.
पाऊसा आलाय प ना मग आम्ही नाय घेतली आज मग
आमचे नाहीचं आले अजून अं हे पाणी पक चालंय ना त्याच्यामध्ये रोप पा बुडून गेल्यात.
हा का.
ह्म्म्म
जेवणा झाली
हा जेवणं झाली तुमची झाली
आमची नाही अजून राब आलाय जायच होता दुसरी भेटत ए
अं
पण गाड्याच नाही चालू ना गाड्या बंदात मग के कॅन्सल येथिक नाही राभेटत होता ना लावायला
हम्म
उद्या मण या उद्या क माणसं सांगितली होती जायला पण आता पाऊस आलाय बघा म्हण त्या माणसाने येते त्याच्यात गाडी येवांंदातील मग राहुन घेेयला जायचं.
हां जावं उद्या मग आजच्या दिवस हाय वाटतं पाणी ना
हां.
हम्म
पोरा
ते पोरा हायत बसलेत त घरात अभ्यास करीत.
पावसानं आज सुट्टी दिलीय ना
हा दोन तीन दिवस झायल सुट्टी दिलीय. सर रोज मॅसेज पाठवत्यात सुट्टी सट्टि
आमच्यात काल न आजच सांगितली सुट्टी.
काय सुट्टी हम्
बाकी
तुला सुटी असेल ना मग
हा आ आज सांगितलंय ना रात्री मॅसेज पडला होता सुट्टी हाय म्हणून.
हम् अन भात कोणचं लावलं यंदा.
यंदा सुंदर तर राब टाकलाय पण ते झालं नाही घरारा भेटत होता तो आणायला जायचा होता तो राहून गेयला जायचा.
हम.
हम्म. बाकी काय नाय मंग बरेयत ना सगळे.
हा सगळे बरेयत.
बर.
चालल मंग
भूइ मूग बेमूग नाही लावला का.
भुईमुग लावायला जागाच नाही.
हां आम्ही लावलाय पण पक पाणी बसलाय त्याच्यात. होतो का नाही पण
पाणी काढून द्यायचं ना मग.
पाणी काढून नाय दिलं तरी सारखं पाणी चालूय.
हा
थोडा भुईमुग थोडीशी हे घेवडा हे ते लावलंय थोडस भाजीपाला.
हम् आमच्याक लावायला जागा नाहीये मग आम्ही काहीच नाही लावला.
हा!
मिरच्या बीरच्या लावीतात का नाय?
हा मग मिरच्या, घेवड, दोडक मका होत्यात आमच्याकड.
जागा
पण हा माळे असा काकड्या होत्यात.
काकड्या कोणत्या लावल्यात गाव
हा त्या गावठीच पण मग त्या पाण्या होत्यात का नाही पण लावून द्यायालय.
बी नाहीये का अजून? म्हणलं बी हाय का काकडी साठी?
आस निगत तेरा त्या अजून निळ्या कळ्या राहत्यात.
हा मंं आम्हाला देे ना असल तर थोडा. हा ईकत आणला ओ!
थांब दे ना, हा.
म्हणला घरचं आहे का काय बी?
नाही ना ते घरच गेल बुडून ना ते ते कोरोना
हम्म!
मग ईकच पुड्या अनितोय हम्म!
हा तिकडं राहत्यात ना तुमच्या कड?
हा हा इकड राहत्या ते बिस नाही बुडून गेले ते. नाही तर मग असतं तर दिला असतं.
का नाही?
घेवढा लावलाय नाही वालवड नाही लावली. घेवढंच लावलंत हम्म!
अंगी बीगी नाही लावली काय?
नाही वांगी नाही लावली हे वांगी नाही
घेवड्याचं तिथेच लावायंच ना दोन तीन झाड खायापुरत झाली असते तशी.
हा!
हम्म, रेंज कमी जास्त होतेय काय? अ नाही ना भरपूर पाणी आहे जाता नाय येत त्या बाजूला.
आवाज क्लिअर येत नाही. हा आवाज येत नाही बरोबर!
येतोय का आता? हॅलो! हॅलो!